हां नमस
हम्मं
कायंय हां. तुमचां आवांज खूपचं येतोय मागुंन - हम्मं आपणं आंता नां- हरवलेल्या विषयांपत सु शिक्षणं- हो, हो, हो. हे ना बरोबर योग्य की अयोग्य. हो. परदेशी तुम्हांला काय वाटतं? मला वाटतं, शिक्षण घेतलेलं चांगलं. आधी प्राथमिक मी तर म्हणेन, बेस पहिला सगळा आपल्या इथे चांगला तयार केलेला चांगला. शिक्षणाचा. हंहू कारण आपल्या इथलं शिक्षण ही चांगलं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बाहेरच शिक शिक्षण घेतलं परदेशातलं, तर ते शिक्षण घेऊन तुम्हीं त्याचा उपयोग इथे केला पाहिजे आपल्या देशात. नाही का, कसंय ना हं परदेशात शिक्षण घेणं हे फायदेशीर ठरू शकतं. बरोबर जेव्हा तुम्हीं आर्थिक दृष्ट्या तयार असाल, हो बरोबर
हां निर्णय तुमचा पूर्णपणे वैयक्तिक परिस्थिती बजेट आणि वर्ष हे आणून ठेवलं मलाच, कौतुक
हां
म त्यांच काय
शिक्षण मिळतं
हां.... तुम्हांला तंत्रज्ञान हो नवीन- नवीन.
बरोबर. घराच्या आणि भरपूर आवाज येतो. हो, हो.. आणि अ घरापासून दूर राहायला लागतं. खर्च पण भरपूर असतो. जर कोणाला स्कॉलरशिप, तोटा होतो ना घरच्यांची ओढ लागते, हो बरोबर.
आणि जर तुम्हीं स्कॉलरशिप वगैरे मिळाली तर तुम्हांला म्हणजे फ्री मध्ये सुद्धा ते शिक्षण घेता येतं.
बरोबर.
ताई, बरोबर हाय की नाही म्हणजे जर हुशार खरोखर हुशार मुलं असतील, स्कॉलरशिप मिळाली हूं... असेल तर, त्यांचा प्रवास फ्री असतो, राहणं फ्री अस तं तिथे खर्चिक प्रशिक्षण शिक्षण सगळंच खर्चिक खूप असतं पण हो ति तिथलं नवीन तंत्रज्ञान आणि नवीन सगळी माहिती घेऊन, अ शिकले तर कधी ही प्रगतीच आहे सगळ्यांची. तर त्याचा उपयोग आपल्या इथे झाला पाहिजे. आणि क काय होतं मुलं शिकायला म्हणून जातात, तिथे जॉबला वगैरे लागतात, आणि मग तिथली सवय झाली की, इथे यायलाच तयार होत नाहीत. बरोबर आहे काय काही जण सेटल पण तिकडंच स्थायिकच तिकडे हो स्थाईकच तिकडे होतात. आत्ताच्या ह्याजात आत्ता सध्याच्या पिढ्या म्हणजे हे कसं आहे एक किंवा दोन मुलं.
आणि त्यातून हे उच्च शिक्षणासाठी गेले आणि तिथेच राहिले. तर मग पुन्हा यायल तिथे स्थायिक होतात आणि मग इ थे आई वडिलांची गैरसोय होते. त्यांना पाहणारं कोण नसतं. वृद्ध झाल्यावर वगैरे आणि मग नुसता पैसा. तं सगळं नाही ना.
हम्म
हम्, हे थोडस. आपल्या देशाविषयी घरा ना आणि कसं ना आई वडिलांपासून दूर राहिल. बरोबर म्हणजे कि तसं आठ वन पण जास्त येते प्रत्येक मुलगा असं नाही आहे ना तो लांब राहू शकतो. हो बरोबर काही लोक स्वतःचे स्वप्न पूर्ण नाही झाली. मग ते आपल्या मुलांमध्ये ते स्वप्न पूर्ण करतात पूर्ण करतात बरोबर आहे म्हणून मग ते परदेशात पाठवतात.
बरोबर बरोबर. पण ते पाठवतात पण मुलांनी पण त्याची जाण पण ठेवली पाहिजे. की, आपल्या आईवडलांनी कष्टाने आपल्याला एवढं पाठवलंय एवढा खर्च करतायत आपल्यासाठी. ता आपण पण त्यांच बरं. ची काळजी घेणं त्यांचं वृद्धापकाळात त्यांचं सगळ्यांचा. का म्हणजे त्यांची काठी होणं हे खूप गरजेचं आहे नाही का.
बरोबर.
''अं'' वृद्धाप शेवटी म्हातारपणाचा आधार म्हातारपणाचा आधार. ही मुलंच असतात आणि त्यांना अपेक्षा असते की, आपल्या मुलांनी. काळजी घ्यावी बघावं शिकावं हे तर असतच. मग तुम्ही भरारी घेतल्यावर तुम्ही तेवढं हे केल्यावर तुम्ही आपल्या इथे या किंवा.
त्यांची सेवा वगैरे करा हे खूप महत्त्वाचं आहे. हल्ली काय होतंय मुलं जातात तिथेच स्थायिक होतात. तर आणि एकदा तिथे बिझी झाल्यावर त्यांना इथे. याला वेळही मिळत नाही काही वेळेला तिथलीच मुलगी बघून लग्नही करतात.
हम्
बरोबर आणि पुन्हा देशात यायची त्यांची हेच नसत मग संसारच सं ''--'' सारही तिकडेच करतात काही जण तिकडेच करात आणि मी इथे. हे ही खरं आईवडिलांनी एवढं ते शिक्षण मग फक्त नावाला राहत ना मग तुम्ही शी ''--'' तिकडे शिक्षण घेऊन त्याचा वापर इकडे करत नाही इकडे नाही करत बरोबर आहे.
हम् मग परदेशातलं शिक्षण कधी कधी असं वाटतं की, ते अयोग्य पण वाटतं त्याचे.
अयोग्य त्यामुळे तोटा आहे. तोटे आहेत म्हणजे असं आपण म्हणजे चांगल्या उद्देशाने घरच्यांपासून दूर राहणं. राहायचं दूर राहायचं सगळं म्हणजे शिक्षण घ्यायचं इथलं त्यांना नकोसच वाटतं आपल्या इथलं सगळं. मग तिथे कशी लोकवस्ती कमी ''अं'' म्हणजे हम. ऍक्च्युली माप देशामध्ये. कोलाकडे बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे कुठेही फिरा. हो वेळेच बंधन नाही. कसं तिथे नाहीये वागा तसं तिथं नाहीय कुठल्याही मुलांनाही बघा तसं परदेशामध्ये नसतं. नसतं बरोबर परदेशात कसं काही गोष्टींच एक वेळ ठरलेला असतो. हो वेळेनुसार चालायच असत बरोबर कायदा वेगळा असतो. आणि तुम्ही तुमच्या घरात आपल्यात तसं हाय चार भिंतीच्या आत. काय करायचं ते करायचं बाहेर अजिबात काही नाही
हो.
हो. तुम्ही कुठेही बसू शकत नाही. एवढं कठोर नियम असतातच. हो हो बरोबर आणि ते सगळीकडे, शेतीकडच्या चे नाही. नाही नाही. स्वच्छतेचं पण खूप हे असतं आणि चांगल आहे चांगल्या गोष्टी तुम्ही शिका आणि आप आपल्या इथे अवलंब करा ना त्याचा.
हं पण कस होतं ना शेवट टी मानसिकता निर्माण होते कारण की माणूस शिक्षण नाही घेतलं आपण म्हणतो पण मग विचार शक्ती काय सांगते की अरे आपण एवढं शिक्षण घेतलं आपण एवढ्या चांगल्या गोष्टी नवीन नवीन तंत्रज्ञान माहिती झालं आधुनिक युगामध्ये सगळं काही शिकलो आणि अह तिकडचं राहणीमान वगैरे त्याही गोष्टी मग काय होत की अरे आपल्याकडे तर असं आहेच नाही रे, उगच काय जायचं तिथ, उगच पोरांमध्ये वाईट वळण लागण्यापेक्षा बरं आहे इकडे, असं होत.
पण ते एका लिमिटपर्यंत त्यांना आवडतं नंतर मग त्याचं त्यांना ते जाणवायला लागतं पण ते तोपर्यंत उशीर झालेला असतो आई वडील वगैरे तोपर्यंत गेलेले असता त आणि नंतर मग इथे यावस सं वाटतं त्यांना. आणि तोपर्यंत त्यांची मुलं मोठी झालेली असतात. ती लोकं इकडे यायला तयार नाही होत.
हम्म.
हम्म हाय की नाही? असं सगळं ते आहे. कसय ना आता मला तर माझ धर्म नाही युद्ध वगैरे चालूय ना तर लोकांनी जाऊ . हो बरोबर. बरोबर अगदीच. असं उगचच स्वतःलाही त्रास घरच्यांनाही त्रास. बरोबर. खर्चिक तरी एवढ आहे ते असे कोणी सामान्य लोक करूच शकत नाही विदेशात शिक्षण. बरोबर नाही परवडतनारच नाही. परवडणारच नाही अगदी मो ठी लोक असतील तर. वीस हजार रुपयाच्या नोकरी करणारा माणूस स्वतःच्या मुलाला नाही पाठ वू शकत. नाही पाठवू शकत. नाही तर मग स्कॉलरशिप घेऊन स्कॉलरशिपच्या ह्याने, कितीही तो म्हटला खर्च काढून स्कॉलरशिप बरोबर. शिष्यवृत्ती वगैरेच म्हणून पन नाही नाही होऊ शकत. बरोबर बरोबर. आणि मुलांची तशी क्षमता पण पाहिजे ना. बरोबर. अह बाहेर करेल कि नाही करेल. हो हो. बरेचशे मुलं आता काय करतात हा. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात. हो हो पण मग प्रत्येकाकडनं होतच का, नाही, नाही होत, नाही होत. बरोबर आहे आणि मग अर्धवट सोडून देतात. बरोबर. असं आणि मग अर्धवट सोडलं की त्यांचा शिक्षणातला इंटरेस्ट जातो.
हम्म.
म शेवटी मग काहीतरी असं असं तसं नोकरी करायची आणि मग राहायचं. मग काय आपलं आपलं, तेच पुन्हा. हो बरोबर. नाहीतर एखादा स्किन्सच. पण महाराष्ट्रामध्ये ना खूप उच्च शिक्षित बेरोजगार आहं. सुशिक्षित. म्हणवून घेतल. बरोबर. पण काम, नोकरी, धंदा. काहीच नाही करत. खरंय. आता तूम्हाला सांगते, हे नाशिक मधेच दोन तीन ठिकाणी हे, तीन चार वेगवेगळ्या पाणीपुरीचे स्टॉल राह बरबर ना म्हणजे नाही का वेगळे वेगळे जिरा पाणीपुरी, बरोबर हो हो. लसून पाणी अस पण मिळतं.
अक्षरशा ते दोघ भाऊ इंजिनियर झालेले आहेत. हा हा, आणि ते रोज संध्याकाळी गाडा लावतात. हो काय? भैया असतिल? पण मग तसही म्हणू नाही शकत आप पण कारण कि ते पैसा कमवतातच आहे. हो बरोबर. आणि. आज जो माणूस दिवसाला तीनशे रुपये पाचशे रुपये, सहाशे रुपये हजार रुपये रोज कमवत असेल ना ते लोक? हो बरोबर. ते दोघं जण तिथं फक्त दिवस साला पाच ते दहा हजार रुपये कमवता. बापरे मग बघा? म्हणजे असंच काहीतरी आता हे एक झालं खाण्याचा पदार्थ. तुम्ही आता, हा शिक्षणाचा परिणाम आहे, इलेक्ट्रिशियन म्ह ह्अ किंवा असे बाकीचे जे असे व्यवसाय आहेत. त्याचं ही कोर्स करून चांगलं त्याचं शिक्षण घेऊ पण डिग त्याचे सर्टिफिकेट कोर्स करायचा, गव्हर्नमेंटचे खूप फ्रीमध्ये कोर्स असतात हे. हाली एस सी रिपेरिंग आहे पुन्हा असं हे आपलं, सौर ऊर्जा प्रकल्प असे कोर्स करून त्याच्यातही, कामं केली तर खूप आ त्यात पण पैसा आहे. पण आपली लोक डायरेक्ट इंजिनिअर नाही तर डॉक्टर. हेच शोधायला जातात. हे असले की काम करायला कोण बघतच नाही.
हम्म
असा शिकून ह्यात व्यवसाय करावा. असं कोण बघतच नाही नाही का? ठीक आहे ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तस जर बघायला गेलं बघितलं गेलं पाहिजे. हो चला ताई तुमच्याशी बोलून छान वाट ल ठीक आहे ठीक आहे हा.